हा
हम्म येतंय ना आवाज
हो येतो येतोय
हम्म काय नाही तेच म्हणल
तुझा आताचा वेळ आहे तेवढं तू करून घे का
अ हे तीस कॉल दाखवत होते ना आता सत्तावीस दाखवतय
मग आता अठ्ठावीस दाखवतील आता या कॉल नंतर
हो
पण तीस होतीलच ना तुझे आता
तीस पण माझे अशे बाराच झालेत ना तरी पण कसं दाखवतय काय माहिती
या आधी केला नाहीेयस का तू कॉल म्हणजे कसं काय मग तीस होते म्हणजे सत्तावीस दाखवतायत
म्हणजे तसे पर्सन झालेत ना एक दोन तीन तीन सोबीन तीन जणी सोबत झाले तुम्हाला धरून पण असं नाही की पूर्ण पाच पाच कॉल झालेत एकीसोबत असं नाही एकदा एकी सोबत झालेत पूर्ण पाच
हा
एकीसोबत एक झालाय आणि तुमच्या सिस सोबत काहीतरी एकच झालाय बेबी
दिदी सोबत आमच्या.
आ.
तेच की दिदी सोबत एकच झालंय का.
हा हा आणि आता तुमच्यासोबतचा हा चौथाय वाटतं मला.
हा आपलं एकच राहिलंय आता हा चौथाय आपला.
बघू आता कस होतय
काय कर तीस करून घे काय होईल ते होईल पुढे जर अजून कंटिन्यू चालू केले पुढचे वाढवून दिले तर बघ. नाही वाढवून दिले तर मग बरच आहे तुज उलट लवकर होईल टास्क
हा ते पण हाय
झाला त आपल्या दोघींचा अजून एक कॉल होईल. वाटलंस तर करायचं असेल तर मग दिदिलाच करून घे कॉल एक अजून.
ना अ आता त्यांचं बाळ पण उठलं असेल.
हा म्हणजे तिला मेसेज वगैरे कर किंवा चार पर्यंत बघ ती फ्री होशी होईल का म्हणजे.
हा आपला एक. एक कॉल राहिलाय तो करून घेऊया मग मला जर ऑप्शन तो एबल असेल तर मग करेन मी. त्यांच्या सोबत राहिलाय ते पूर्ण करेन मी.
हा मग तेच करणार म्हणजे दोन होऊन जातील तुझे अजून. म्हणजे तू पण फ्री झाली पुढच्या टास्क आला की.
हा म्हणजे अजून आपले तर तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन चा येणार असेल ना आता?
अजून वेळ आहे माझे आता पंधरा झालेत.
हा पण संपले हे जर झालं टास्क मग तुम्हाला ट्रान्स. ट्रान्सस्क्रीप्शन चे येणार ना?
हो येईल की.
मग तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन चे आलं व्हॅलिडेशनवाल्या्ना येत नाहीत.
असं पण आहे का?
हा सांगितले ट्रान्स्क्रेशन वर ट्रान्स - क्रिप्शनचे आल्या शिवाय वॅलिडेशनला येणार नाहीत सांगितलं.
हम्.. काय माहिती आता कसं करता येत त्यानी ते?
काय व ता दोन तीन करतायत मेसेज. की व्हॅलिडेशन चालते म्हणून काल पन्नास पण मला तर काई नाही आले.
जे जुनेत त्यांना आलेत मण ग मला आता ते स्वातीताई सांगत होत्या. कि जे जुनेत ना एकदम म्हणजे तुझ्या पण खूप आधीच्या असतील ना त्यांना आलाय. म्हणजे ज्यांना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष झालेत नाही काम चालू ए त्यांना आलेत म्हणे. म्हणजे कशे पण क त्यांना ते यायला लागलेत म्हणजे फोन अ फ्रेंडचा पण यायलाय मध्येच ट्रान्समिशनचा पण यायले व्हॅलिडेशनचा पण यायलाय ऑडिओचा यायला लागलाय.
हा हा हा. हा. तेवढेच पन्नास येतायेत. ते पण आणि परत एरर येते.
हा.. म ते कसं झालंय खूप जण झालेत ना आता मग ते थोडं ऍप पण हे होणारच ना आता.
ह् तेच ना. खूप जण झालेत आणि काम कमी झाले असं झालंय.
हा.. मग त्यामुळंच त्या त्यांना ते अडचण येत असतील आणि कस सॅटर्डे संडे पण ते थोडसं नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणे तिथं.
हो. आ
त्यामुळं पण होत असेल.
तेच आमचं बोलणं चालले घरच्यांशी. भावाचं लग्न झालं ना आता जस्ट. मग भावाच्या लग्नाला जाता आलं नाई मला. खूप सगळ्यांनी मिस केलं. रडले. तेच सांगत होते.
ते एक नको वाटतं ना म्हणजे आता सगळे आपले भेटणार आणि आपण तिथं नाई आपल्याला पण नको वाट ते कस तरीच होतं.
हा.. मी येतो येते म्हणत होते त्यांना लग्नाच्या अदल्या दिवशी पण न नक को म्हणे कशाला उग रीस, रस्त्याचं काम पण चालू ए.
नई.. डॉक्टरने विचारूनच सगळ्या गोष्टी करायचं म्हणजे डॉक्
हा.. तेच. डॉक्टरच नको म्हणले ना म्हणून नाही जाता आलं. नाई त भाऊ काय येत होता घेयला.
काय नंतर ना तू तिकडच चेस, सोड परत त्यांच्यासोबतच आहेस.
ह! ते तर हाए ते एक हे असते ना. हा.. मेमरीज नसतात. त्या मेंबरी मी नव्हते कशातच.
मग काय तर आणि ते एकदा गेल्या की गेल्या.
गेला. घरातलं पहिलं लग्न होतं.
हम्म.
मोटा भाव आमच्यात बारा तेरा जणात सगळ्यात.
म बारी ए की.
हम्म.
तधी तर होतं काईतरी असं.
असं पण नाही लांबचं नाही काई. वहिणी म्हणजे मामाचीच पोगी केलीए.
हा. म बरं ए की.
हा हा.
म्हणजे नातल्यात नात्यातल्या नात्यातच केली.
हो नात्यातल्या नात्यात
ते एक बरफ पडतं घरातल्या घरात पण. पण काही जण
एका साईडने बरं पण पडतं. पण एका साईडने नको पण वाटतं कारण कस परत वाद झाल्यावर, ह्यांच बाजूला राहिलं पण त्या दुसऱ्या बहीण भावांचं हो त, वाकड होतं ना.
म काई तर, त्यामुळं तर नको म्हणतात म्हणजे आमच्या घरी पण आजोबांच्या वेळेस वगरे म्हणायचे ना. कि मुलगी दे किंवा आमच्या मुलीला करून घ्या. वगैरे जे आजोबांच्या मागे लागायचे आमचे आज भाऊ म्हणत होते की, मला घरातली करायचीच नाहीये.
हा
त्यामुळ नंतर न तर काहीच नाही. पुढच्या पिढींना तर नाहीच ते. घरात द्यायचं वगैरे तर
हम्म हम्म आमचा विषय पण तसाच काहीतरी झालता. माझं एक लहान असतानाच म्हणजे माझ्या आत्यानी ठरवून ठेवलेलं की भावाचीच पोरगी करणार म्हणजे मला.
हा हा
लहानपणा असतानाच. मग आता मग या दिवाळीला चाललेलं माझ्या लग्नाचं आत्याच्या पोरासोबत.
मग आता आता रिलेशन कुठलं आहे. म्हणजे रिलेशन मधले आहेत का अरेंजमें म्हणजे वेगळे बाहेरचे. भारीकी
म्हणून आम्हाला लवकर लग्न करावं लागलं.
मग काही तर मी तेच म्हणलं एवढं लवकर कशी काय लग्न केलंय.
नाही तस सेटल होऊनच पूर्ण करायच होत.
ह
पण जरा घाई करावी लागली.
घरचे पण थोड प्रेशर करतात ना. म्हणजे बाकीचेच जास्त करून.
सांगू शकले नसते. किंवा ते तयार झाले नसते. अस पण ह्यांनी आधीच सगळं ठरवलेल वगैरे असं पण ते तयारच नसते झाले. मी किती काही समजवल असत तरी त्यांना
हम्म काही ते काही अवघड आहे.
पण आता सगळं ठी असं वाटलं नव्हतं की एवढं सगळं मी असं लग्न करून सुद्धा ते माझ्या स सोबत बोलतील वगैरे पण बोलतात.
म्हणजे तुम्ही घरातल्यां न सांगता लग्न केलं होतत का?
हो माझ्या घरच्यांना माहित नव्हत. ह्याच्या घरच्यांना माहित होत.
हम्म हम्म मग आता कधीपासून बोलतात घरची तुझ्या.
लगेच दुसऱ्या दिवशीपासनच.
मग थोडंस विचारून बघायला पाहिजे होती तू आधी.
आत्ताच्या पोरासोबत ठरवलेलं ना माझं
हा
आणि दिवाळीत लग्न घेतलेल. म्हणजे म्हणत होते करायच. त्याचा आणि माझ.
ते ऐकले पण नसते. पण कदाचित ऐकले पण असते. आता जस आता तुझं म्हणतीयस लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पासूनच बोलायला लागले माझ्या ते.
ते कस बोलाय लागले म्हणजे अजून पण तसं एवढं फ्रीले नाही. पण राग असतोच ना आता.
हा ते असतोच थोडसा राग.
हा आणि माझ्या आत्या जरा काय वेगळीच आहे जरा. सांग जर विषय वेगळा आहे त्यांचा.
माहिती आहे आत्या लोकांचे थोडेसे स्वभाव माहिती आहेत मला
हा तेच ना तस त्याच टाईप मध्ये म्हणा
कारण प्रत्येकाच्या घरीची
कारण अजून पण कस मी घरी बोलते हे त्यांना माहीत नाही. त्यांना उवडत नाही.
हा
ते माझ्याशी बोलतायेत ते.
हा मग ते उगं भांडणं नको आपल्यामुळे त्यांच्यातसं आपल्याला वाटतं परत,
हा. आणि मी त्यांनावरही फोन केला काहीतरी मी त्यांना सांगत नाही माझ्या आत्यांना.
ते बरं आहे नको सांगू जाऊ देू कशाला त्यांना अवघं त्रास परत आपल्या मुळ.
तेच ना!
आमच्या पण घरीली आहे कहा आणि तशी, म्हणजे माझी मधली सिस्टर आहे ना ही मोठी आहे तु जिच्या. बोलती ती मधली सिस्टर आहे तिचं पण लव्ह मॅरेजच आहे. म्हणजे घरात अस हा मध्ये, पप्पांच्या रिलेशन कडून एक स्थळ आलं होतं तिला. ते त्यांच्याच फीलडमध्ये वगैरे होते म्हणून. पांच थोडस काकाच आणि पप्पांचं बोलणं चाल होत की देऊ टाकू मग तिचं आठ आठ वर्ष रिलेशन होत त्याच्यासोबत म्हणजे बारावी पासूनच तिचं चालू होतं त्याच्या स आणि पण लग्नापर्यंत विचार केला नव्हता त्यांनी. करण लहान होते तेव्हा ट्युशन मध्ये वगैरे झाली होती ओळख त्यांची. मग नंतर घरी काहीतरी कळायला वाटतं त्यांच्यामध्येच. मग परत पाच सहा वर्षमध्ये कॉन्टॅक्टच नव्हता दोघांचा. म्हणजे त्याच्या घर नी त्याला पुला वगैरे पाठवून दिलं होत. हिच्याशी बोलायचं नाही वगैरे असं. मग नंतर ना काय झालं माहत नाही मम्मीच्या म्हणजे माझे मम्मीचं जेव्हा. चाललं होतं मग तेव्हा मग त्यांनी मेसेज केला. हिला मला आज असं कळालं की तुझे म्मीं हॉस्पिटल वगैरे चालू आहे. वगैरेग ते्हापसून थोडं त्यांची बोलण चालू झालं. परत आता सहा वर्ष नंतर परत.
सहा वर्षानंतर.
हा मग त्यांनी तेच विचारलं की तुला अजून नंतर बोलून बोलून बघ दोन तीन महिन्या नंतर त्यांनीच विचारलं डायरेक्ट की, तुला अजून माझ्याबद्दल काय वाटतं का नाही का पूर्णच विसरून गेलीच मला वगैरे या त्या गोष्टी झाल्या मग, ती म्हटली की नाही विसरू शकत मी त्या गोष्टी आता, जरी सहा वर्ष गेले तरी पण मी अजून आहे त्या गोष्टीत अडकले. मग नंतर न कस तरी करून नाही मी सांगितलं पप्पांना. त्यांनी सांग मी सांगितलं पप्पांना. कि पप्प जाऊ देय तुम्ही थोडंस हे करा तिला सपोर्ट करा म्हणून.
हा हा.
पप्पा तयार पण झालते पण काका तयार होत नव्हता कि, कशाला लग्न करून द्यायचंय आपल्या जातीतलं नाहीय. आपण कसं त्यांच्या जातीत म्हणजे त्यांचं मराठ्याची पडती ना मग त्यामु त्यांचं नको होत. करायचं.
हम्म हम्म् अच्छा!
त्यावरती, चालेल मग बोलूत नंतर.
हो हो चालेल.
हो हो हो हो चालेल.
क गॅप ठेवून.
हो हो बाॅय.
बाय!